हा बोला ना.
हा येतोय आवाज
हा येतोय बोला.
हम् तुम्ही बाहेर आहेत का
ह नाही घरहातच आहे बोला.
मला वाटलं बाहेर आलेलं आहेत की काय ठीक आहे काही काही याच्यावर ना कॉल लागत नाहीे.
हो ना हो आणि आता मेसेज पण आलाय की म्हणजे पूर्ण करा टास्क हो ना. अ माझं लागलं तर मी तुम्हाला लावते आपलं हे झा.
हो हा कॉल झाला तर लगेच ट्राय कराण्हा त मी ट्राय करून पण लागत नाही काही तचे फोन
पण तर ट्राय करतोच आहे.
हम्म सारखं रिफ्रेश करा रिफ्रेश करा असं सांगताय ते
हो अजून काय होता.
हम काय बाकी काय करताय तुम्ही आता
काय नाही बघा आता आवरले सर्व भांडी वगैरे झालं जेवण झाली. हम्म तुमचं.
म्ह आमचं पण काही नाही आता हेच कॉलज चेक करते सगळे पाऊस चालुचय बाहेर
कडे नाही आहे बघ.
हा इकडे आहे आता चालू आहे. मुलं गेली शाळेत
हा.. शाळेवरून आलेय मुलगा आहे क्रिकेटला गेलाय तो आता मुलीला साडेचार ला ट्युशनला जा. डायचंय तिला सोडायचंय मला साडेचार ला
हा आमचे पण गेलेत. काय मं.. अकॅडमी जॉईन केलीय का क्रिकेटची
अकॅडमी म्हणजे कसंय अकॅडमी नाय लावले पण मी सुट्ट्यांमध्ये लावले होते ना. एप्रिल महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये लावल्याव त्या तर ते दोन महिन्याच होतं. मग त्यावेळेस ए-एक महिना पूर्ण झाला आणि नंतर मी एक महिना गावी गेले होते.
हा म ते
कंटिन्यू करायचं होतं ना दोन महिने. त्याकरता मग आता दहा तारखेपर्यंतच आहे. रोज वेळ नाही मिळत ओ. आ आणि लांब पण खूप आहे माहिती आहे का ते. आणायचं सोडण्याचं मीच सोडत होते. पण आता मलाच कंटाळा आलाय. माझे सासरे असतात ते गावी गेले ना. मग ते दोन तीन दिवस मिस सोडलंय आणि खूप लांबय तर आता जा बोलले मग तो रि- एकटा गेलाय आता. ऑटोने गेलाय.
हा तेच म्हटलं, नाही तर मग स्कुटी वगैरे नाही
नाही स्कूटीला अजून ह स्कूटी आहे. मी सोडते.
हम्म आणि रोज आपल्याला पण नाही होत ओ एवढ्या लांब आणायचं सोडायचं जवळ असेल तर काय वाटत नाय आपण पण म्हणजे पाठवू कारण आहे मुलांना मैदानी खेळ वगैरे पण खेळलं पाहिजे. पण ते कसं आहे आणण्याचं सोडण्याचाच प्रॉब्लेम येतो बघा.
हम्म खरंय आता माझ्या पण मोठ्या मुलाला शाळेमध्ये बॅडमिंटनच्या व वगैरे आहेत ना. पण ते कसं शाळेत बॅट मिंटन वगैरे आहे. पण मुलंय ना त्याच्याच मागे लागून जातात अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे हम्म त्याच्यामुळे मग अ आता या वर्षी पण तो माझ्या मागे लागलेला मम्मी घेऊ का मी बॅट बॅडमिंटन घेऊ का. म्हटलं अरे पण तू अभ्यास कमी करत
तसच आता याला तर तेच ना मी दोन महिन्या करताच लावले, आणि आता नाही मी जातोच बोलाय लागला कंटिन्यू करणार. मी बोललं कंटिन्यू नाही करायचं. एकदा मुलांना काय तर नाद लागला ना मग ते त आपण सुट्ट्यांकरता थोडेच दिवस घातले होते. आणि मग ते नाही बोलला मी कंटिन्यू नाही करणार. ट्युशन पण लावते ना त्याला. मग आता एवढं पूर्ण झालं का मग ट्युशन लावणारय ट्युशन असतेच त्याला. पण आता हे इकडे पण जायचं तिकडे पण पण दोन्हीकडे होत नाही. म्हणून मी बोले एवढं एक महिना पूर्ण होऊ दे. मग ट्युशन लावु. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं ओ. ते खेळायच्या नादी लागले ना अभ्यासच करत नाही मग तेवढं थोडंफार काय असणार ते तेवढं लिहिणार
बस बस बस मग तसच होतय मग माझं मोठ्या मुलाच तेचय ना सकाळी ट्युशन ला जातो. मग दिवसभर शाळा पाच ते पाच वाजेपर्यंत. त संध्याकाळी परत ट्युशन होते अर्धा एक तास. एक तासाची परत मंग मुलांना वेळ पण नाही.
वेळ नाही मिळत. तसच होतं. आता हे पण तीन वाजता येता शाळेत तून आणि साडेचारला साडेसहा पर्यंत ट्युशन असते दोन तास.
हम्म हम्म
त्याला चेस पण लावलेला आहे मी. चेस ला
छान हो छान ते पण चेस म मस्त आहे त्याच्यामध्ये पण माइंड वोमनस आहे. माइंड गेम हम्म मस्त आहे.
आहे तो म्हणजे अकॅडमी लावले त्याला. वी आठवड्यातून दोनदाच असतं ते. मग अ ते रेटिंग पण मिळाले त्याला, म्हणजे इंटरनॅशनल पेअर म्हणून
अरे वा.
हम्म खेळतो तो हो. अ पुण्यामध्ये पण मागच्या वर्षी अ होत ना ते इंटरनॅशनल त्यात पण खेळून आलाय तो. त्याला आहे म्हणजे आवड. त्याचा मग आता ते पण सुट्ट्यांमध्ये गॅपच पडला या महिन्यात कंटिन्यू करायचंय तो आता सहावीलाय
मग चांगलंय.
हो.
हम्म माझा मोठा मुलगा कसं नववीला आहे म त्याचा जरा आपण परत बॅडमिंटन जा लावलं
हो आता नववी दहावी इम्पॉर्टंट असतं ना.
हा म्हणून आ मी माझा फोर्स नाहीच आहे त्याला नाहीच म्हणते मी बॅडमिंटनसाठी बघू
अत
त्याचे पप्पा काय म्हणतात आणि त्यांची पण इच्छा नाही आहे कारण ती मुलं अभ्यास करत नाही ना त्यातच मागे करतात आणि प्रॅक्टिस साठी सर टीचर लोकं, सर लोक काय करता दोन-दोन, तीन-तीन तास ऑफ जाऊन त्यांना प्रॅक्टिसला घेऊन जातात.
हो ना.
मॅचेस असल्या का. तेच करून घेतात त्यांचे म त्याच्यामुळे अभ्यास नाही करत असलेला वर्क पण कम्प्लीट करत नाही स्कूल वर्क ते, असं होत.
हम्म, हम्म आणि बुक्स पूर्ण असेल तरच ते मग पय एक्झामचा वेळे स अभ्यास होतं ना त्यांचा नायतर कसं होतं एक्जामचा वेळेस दुसर्या मुलांना पण मागितले तर कोण आपल्याला देत
देत नाही वेळेवर मुलं आहे ना सपोर्ट नाही करत एकमेकाला मग माझ्याक डे नाहीये म्हणून सांगतात असं असतं. त्याच्यामुळे मी नाहीच मानतेय त्याला म्हटलं तू आ या दोन वर्ष फक्त अभ्यासाला लक्ष दे. बरोबर आहे की म म तेच ना.
अजून काय बाकी
बाकी काय नाही मग हेच मुलांनाचाच . गेलेला तो आता डायरेक्ट साडे पाच ला येईल. तीन वाजेचा केला तर डायरेक्ट साडेपाच ला येतो, मग दोन तीन तास त्याचा टेन्शन नाही राहत. बारा वाजेला
हम्म.
हम्म मुलांकडे लक्षात त्यांचा काय अभ्यासाकडेच लक्ष द्याव लागतं खूप लहान मुलांच्या.
हो तसच होतं. आणि आता अभ्यास पण कसा हाय म्हणजे आ इंगलिश मीडिमम तिथं असल्याने तेवढ्या आपल्याला पण नाही ते समजत ओ. त्यांना ट्युशन लावलंच, आहे आता आमचं पण माझ पण जाय लय बीकॉम माझं पण झालय म्हणजे समजतं आपण सगळं वाचव लिहू शक तो पण कसं आहे मेन आता मॅथस हाय त्यांचा समजा ईव्हीएस वगैरे आहे त्या आपल्याला नाही समजत आता.
ईव्हीएसचा आहे ना बराच फरक पडलेला आहे ईव्हीएस चा. आपल्याला आपला इ वी हा आ पल्या वेळेस वेगळं होतो. मराठी होतं आणि हे पूर्ण इंग्लिश. आणि बराच फरक पडून जातो.
इतिहास भूगोल सर्व मराठीत असायचं. हा आणि आता हे पूर्ण इंग्लिश असल्या ने ते आपल्या डोक्या डोक्या. बाहेर च जातय ते हे हे तरी माझा मु माझा मुलगा. आहे ना त्याला म्हणजे ईव्हीएस खूप इझी जात बर का! आता क्ला टीचर बोलते ना? हा एकच मूलाय मुलगा असा आहे ज्याला मी बघितलंय की त्याला ईव्हीएस इझी जात. नाही तर त्यांना शिकवायला ते टफ जात पण ते हो जा. आणलय आणि म्हणजे हायस्ट. होत त्या विषयामध्ये हो आणि मोठ्या मोठ. ते आणि सेल्फ वगैरे असेल ना तरी तो लॉन करून घेतो.
चांगली त्याचे लर्निंग पॉवर चांगलीय म्हणजे मस्त आहे चांगलंय. हम् नाई पाहिजे उनाणी आता कसं? फोर्थ पासून त्यांना मोठे मोठे. मोठेच अन्सर असतात थर्ड फोर्थ पासून हाय ना मोठेच अन्सर असतात त्या ईव्हीएस चे.
हो हो ना.
त आमचं पण आहे आता या वर्षी लहान आहे चौथीला. बघू आता काय करतो.
हम्म मुलगी माझी पण चौथ. तिलाच आय हो.
हम्म इंग्लिश मीडियम.
हो इंग्लिश मिडीयम आणि कस ते आपण त्यांना सेमी किंवा मराठीला घालू आता आप. आपल्याला माहितीय इंग्लिश ला काय महत्व आहे ते. कारण हेच ह्याच मुलांना पुढे जाऊन तेवढं म्हणजे व्हॅल्यू असणाराय. आणि हेच कसं सायन्स वगैरे घेतलं तर पुढं दहावी नंतर मग. त्यांना तेवढं अवघड जात नाही ना. आता आपण कसं मराठीतून गेलोय त्यामुळे आपल्याला माहितीहाय ते. मग मी पण अस हो मी पण असं घाबरत. होते त्यामुळेच मी सायन्स घेतले नव्हते. दहावी नंतर कारण आपल्याला ते झेपेल का? तोच आपण विचार.
कारण आपण. आपण पूर्ण मराठीतून आलेलो असतो आणि एकदमच ते पूर्ण इंग्लिश. म्हटल्यावर मग आपल्या पूर्ण सेमी पण नाहीना त्यात. च्या मध्ये डायरेक्ट मराठी म्हटल्यावर मग नाही होत.
नाही होत ह आणि आपण यांना पहिल्यापासून. एकदा घातलो इंग्लिश मिडीयम ला तर ते कवर. करून घेता म्हणजे त्यांना सवय पण होऊन जाते. ते ना त्यांना.
ते इंग्लिशच्याच याच्यात राहतात. ना पूर्ण मग त्यांना त्यांस पाठ करायची पण सवय लागलेली असतीठंच त्याच्या.
नाही.
हा बरोबर करून घेतात मुलं.
आजनका-
चांगलंय. मुलांच एज्युकेशन चांगलं असलं तरच पुढचं भविष्य- पण चांगलं आहे खूप प्रॉबलेम- हम. पुढे एक तर सर्व जास्तीत जास्त लोक इंग्लिशवररच भर देतात. ज्याला बोलता येत त्याला जॉब पण चांगले मिळ-
हो आणि इंटरव्ह्यू ला वगैरे पण आता कुठे पण गेलं तर- सर्व बोलायच इंग्लिशमध्येध्येच हो.
आता आता काही काही कस असते मराठीमधन शिकलेलं. केवल तीच कामाची काम एका या व्यक्तीपेक्षा चांगलं करतं पण तरी इंग्लिश नसत. मुळे डायरेक्ट
ते मागे पडतात हो ना.
कमी याचा जॉब दिला जातो मग त्यांना.
आणि हे कसं इंग्लिश चांगलं असणारे मुलं आता परदेशात जर गेले तर त्यांना कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही ना. म्हणजे आपण इथून बाहेर पडलो. तर त्यांना इंग्लिशच बोलाव लागणार आहे.
हो.
हम.
तेवढं महत्त्व आहे आता शिक्षणाला काय करणार आपल्या वेळेस तेवढं नव्हतं.
हम्म तुम्ही करा तिकडनं कॉल आता हा. मी करते इकडन कट.